हॅलो
हा बोला
हा काय करता?
जस्ट चाललंय आपले रोजचे रुटीन काम.
हो बरोबर. झालं जेवण?
हम्म नाही अजून बस बनून आलंय
हां हा मग काय केलात आज जेवणाला स्पेशल.
आज खिचडी भात भाजी चपाती.
हा मस्त मग आता जॉब वगैरे करता काय तुम्ही की घरीच असता.
नाही घरीच असते. मग मुलगी आहे थोडस तीचच स्टडी वगैरे घरचे थोडेसे फार काम चालू असत.
हा बरोबर बरोबर
हम्म मग सध्या पावसाचं काय आहे परिस्थिती?
खूप पाणी आहे इकडे आणि आता रस्ते पण मागे पूर आलेला ना तर रस्ते पण असे खचलेत.
हम् मग तुम्ही पावसाळ्यात कशी काळजी घ्याल मग आता जे पाऊस झालाय पाणी साठे वगैरे साठलेत. मग तुम्ही काय काळजी घ्याल जेणे, करून आता पावसाच्या दिवसामध्ये डेंग्यू, मलेरिया चे वगैरे जे साथ वाढते. तर म्हणजे पाणी वगैरे साठलेलं असतं, किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला. जे जुने टायर्स वगैरे पडलेले असतात, किंवा आपण जे बाल्कनीत कुंड्या वगैरे ठेवतो. मग त्यातलं पाणी आपण काढून टाकत नाही मग अशा वेळेस, म्हणजे, जी डेंग्यू मलेरियाची जी साथ पसरते, ती होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल?
काय आता त
म्हणजे आपण काय केलं पाहिजे की, हां पाऊस एक उघडल्यानंतर आपले जे टायर्स वगैरे आहेत ते रिमू्व्ह केले पाहिजेत. त्यातले पाणी वगैरे काढून टाकलं पाहिजे, कारण जी स्वच्छ पाण्यामध्ये डास निर्मिती होती. मगं हो, म ते नंतर कुंड्यांनमध्ये आपण काय करतो लक्ष देत नाही. मग त्यात आळी तयार होते. त्यापासून अ- मच्छरांची निर्मिती होऊन जाते. किंवा मग आपलं जे अं हे, उन्हाळ्यामध्ये आपण वापरतो. कूलर, कूलरच्या बॅक सा साइडला गं फ्रिज च्या पाठीमागच आपण, फ्रिज च्या मागच पण आपण म्हणजे, प्रत्येक वेळेस क्लीन करतो अस नाही. त्यामागे पण ते मच्छर तयार होतात. मग ते पावसाळ्यामध्ये आपण ते क्लीन करून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी. जेणे करून डास निर्मिती वगैरे होणार नाही.
डास हां बरोबर. हां हां.. मग तुम्हाला घरचं जेवण जास्त आवडतं की, बाहेरच असं हॉटेलमधलं.
नाही आम्ही घरचचं, जेवढं जमेल तेवढं घरचचं म्हणजे फ्रेश पण राहत. आणि हेल्दी कधी पण आपल्यासाठी.
हो.. हो... हो. ‌. बरोबर मग तुम्ही नॉन व्हेज खाता की व्हेज.
अं.. दोन्ही पण नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही पण हो.
बरोबर. मग तुम्हाला असं जास्त कोणती भाजी वगैरे, भाजी वगैरे आवडते. व्हेज मध्ये,
व्हेज मध्ये मेथी आणि आपली अ- पनीर वगैरे. पनीरची भाजी हो, आणि नॉन व्हेज मदी. अ -चिकन आणि फिश.
हां, मस्त. मग चिकनचे असे वेगवेगळे प्र- पदार्थ वगैरे करत असाल ना.
म-नाही फ्राय आणि, आपली जी पात रुटीन काळ्या वाटण्यातली भाजी.
हां, हो बरोबर बरोबर तुम्ही चिकनला असं भाजी बोलता‌.
हो.
चिकनची भाजी वगैरे, असं बोलतं का?
हो.
हा... हा.. हा.. आमच्या इकडं ना, आमच्या इकडं चिकन आ चिकनचा रस्सा कालवण असं वगैरे, बोलतो आम्ही.
हां.. हां... हां.. हा बोलतात हां आमच्याकडं पण, जास्त करून चिकनची भाजी असंच हाय. येत होते अं बोलण्यात वगैरे असं.
तुमच्या हा तुमच्या इकडं जास्त तिकट असेल की असं, गो म्हणजे तिखट की, असं गोड मिडियम.
मीडियम म्हणजे, जास्त तिखट पण नाही आता लहान बाळ आहे त्यामुळे मग. त्या दृष्टीने आम्ही मीडियमच बनवतो.
हो हो, बरोबर बरोबर
मग तुम्हाला, फिरायला वगैरे कुठं आवडतं जायला?
मला असं, पावसाळ्या ठिकाणी असं रायगड वर वगैरे अजून डोंगरात डोंगरात शेती वगैरे असं करायला आवडते. लावणी वगैरे लावणी पेरणी वगैरे
हो शेती कामात आवड आहे.
हो, पण आमची त शेतीच नाही ही.
अरे! आमच्याकडे आहे, पण जस जमेल तसं करतो आम्ही, आता पावसाळ्यामध्ये अ म्हणजे अ शेती जोडून आम्ही व्यवसाय करतो, दूध व्यवसाय गाई, शेळी वगैरे पालन आहे.
तुमच्या इकडे?
हो, गाई आहेत, शेळी पण आहेत मग पावसात आम्ही त्या आता आमच्याकडं कस एकच पावसाळी शेती पिकते जास्त करून. मग उन्हाळ्याच्या दृष्टी दृष्टीने आम्ही आताच म- मका असेल अ मका पेरून मग ती मोठी झाल्या नंतर, नाही ऊस नाही करत नाही. म आता पावसाळ्या मध्ये सगळी मकंच करू टोटली जेणेकरून मग ती कुट्टी करून त्याच आपण साठवून ठेवू शकतो, गुरांसाठी उन्हाळ्या मध्ये.
हा हो हो मग सकाळचं हा हा हा जास्त अस चहा घेता की कॉफी
कॉफी ब्लॅक कॉफी विदाउट शुगर.
ब्लॅक कॉफी हा बरोबर आणि आज काय केलेलं स? कालचा नाश्ता स्पेशल?
सकाळी पोहे आणि कॉफी.
हा, मग कॉफी च घेत चहा वगैरे नाही करत?
अ नाही बाकीच्या साई हॅलो!
हा हा हा. हा, बरोबर.
पण मी नाही, घेत शक्यतो शुगर
हा, वडापाव वगैर वडा पाव मिसळ वगैरे आणत असाल, ना बाहेरून किंवा घरात?
नाही घरीच बनवतो.
हा हा हा मग तुम्ही, बाहेरच काहीच नाही? खातात स्ट्रीट-स्ट्रीट फूड वगैरे?
स्वीट मध्ये आमच्याकडं आहे अ
स्पेशल असंच?
पावसाळ्या पाऊस वगैरे चालू असेल, तर मग गरमागरम भजी मग बाकीच्यांसाठी चहा कॉफी. किंवा मग वडापाव स्पेशल पाऊस असेल तर.
हो, बरोबर.
आणि स्वीट मध्ये म्हटलं, तर आमच्याकडे जिलेबी फेमस आहे. अ म्हणजे आमच्या अ भागामध्ये जिलेबीे भेटून जाते, हो.
हा हा हा हा.
आणि पारंपरिक म्हटलं जेवण तर मग मासवडीचं जेवण.
हा, बरोबर मग जास्त काय बोलता?
मासवडी माहिती, आहे ना?
मासोळी म्हणजे मच्छी ना.
नाही नाही नाही. नाय.
मग
म्हणजे अ अ आपले ती तिले भान हवररी थोडक्यात. हा तीळ भाजून घ्यायचे नंतर कांदा बारीक कापायचा तो पण भाजून घ्यायचा अद्रक लसूण आणि अ मिरचीची पेस्ट करून घ्यायची, खोबरं किसून भाजून ते पण असं बारीक करून घ्यायचं,
हा हा
सारण बनून घ्यायचं वेगळं.
हा
नंतर अ का पाळे वाटण्यासाठी कांदा आणि खोबऱ्याचा रस्सा असतो
हां
मग डाळीचं पिटून डी बनवलीत त्या सा तुमच्याकडे काय असं म्हणजे तुमच्या हा हो
आमच्याकडे जास्त मच्छी असते फिश चिकन का आ नाही कालच चिकन होता चिकन बिर्याणी केलेली हा चिकन चिकन बिर्याणी केलेली काल
अच्छा बिरयाणी
आणि चिकन पकोडे वगैरे हां हो बिर्याणी वगैरे आमच्या इथं ना जास्त नॉनव्हेजच असतो. आम्ही जा जास्त नॉनव्हेजच खातो आम्हाला मला तर ना व्हेज शिवाय ज जमतच नाही तर सोम आज तर उपवास आहे उद्या पण उपवास श बुधवारी खाणार परत गुरुवारी उपवास नंतर मग बाकी दिवस आपलेच. ह
पण उपवास कसा पकडता म्हणजे अ फ्रूट वर कि मग आप आपलं
नाही नाही नाही उपवास म्हणजे असं भाजी खाऊन
अच्छा मला वाटलं की कि उपस म्हणजे कि जे आपण अच्छा उपास म्हणजे वेहेज खाऊन.
तसं नाही हां वेज खाऊन हां.
नाही आमच्याकड उपवास म्हणजे न अच्छा आमच्याकड उपास म्हणजे मग अ आपलं चिप्स वगैरे सर साबुदाना खिचरी मग त्यावच फक्त किंवा फ्रूट्स वर वगैरे किंवा मग कधी कधी पूर्ण काही न घेता पण तसच केला जाऊ
नाही हा कोण कोण धरतो तस म्हणजे मंगळवारी वगैरे अस त न जेवता मग रात्री सोडायचा उपवास आणि तसं आम्ही कधी धरतो संकष्टी चतुर्थी वगैरे असेल ना तेव्हा आम्ही तसा उपवास धरतो हां.
अ संकष्टीला गणपतीला वगैरे कुठे जाता म्हणजे अष्टविनायकापैकी की वगैरे कुठे जातात पाली तुम पायी
हां सुधागड पाळी हां पालीला पालीला सुधा दागड पाली आहे ना तिकडे
हो हो मग तुम्ही ओझर अश्विना पैकी
हा
म अष्टविनायकापैकी केलं तुम्ही काही गराती अष्टविनायका पैकी केल तुम्ही एखादे गणं पती वगैरे त्यातले ओझर, लेण्याद्री छान आहेत ओझरचा गणपती ऐकला असेल ना ओझर लेण्याद्री छान आहेत दोन्ही सो हो अष्टविनायकापैकी एक ये लेण्याद्री पण आणि नंतर अ म्हणजे जुनत हम्म जुन्नत तालुक्या ते मध्ये अ आहेत ते आणि छान आहेत म्हणजे शिवाजी महाराजांना च किल्ला पण आहे शिवनेरी म्हणजे एकदम आस असं एऱ्यात एक पंधरा पंधरा अ मिनटाच्या अशा अंतरा किंवा मय छान आहेत आवश्यक जाऊन या तिथे
हो हो बरोबर हां हां हां हो मग तुम्ही असं पनवेलच्या मॉलला वगैरे गेलात की नाय.
म नाही नाही तिकडे माझं जास्त नाहीये पुणे आणि नगर जिल्हा जास्त म्हणजे जाण हो पनवेल वगैरे त्या साईट मधे जायला कधी प्लॅन करतो पण जाणं होत
हां हां जाणं होत नाय बरोबर बरोबर चाल हां हां हो चालेल मग अ मी करते तुम्हाला आता फोन
हो.
अ आत्ता करू ना
अ आता हो हो हो चाल
हां चालेल चालेल मी वॉट्सअपला क हां हां बाय हां बाय.
हो बाय.